हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो,
हॅलो,
आवाज यायलाय का माझा? हा ए तुझा आवाज येतोय मला, तुझा माझा येतोय का आवाज?
हॅलो,
हा आवाज येतोय? हा रेंज मध्येच हाये, अगं काय करतेस, कु कुठंयेस तु?
हा, शि वैयिष
हॅलो, हॅलो,
काहीतरीच आहे.
बाहेरेस व्हयं तु? आवाज येतोय काय माझा?
ओकथ नाही, आवाज येतोय माझा? होय तुमची वॉईज याले बट जरा लेट याले.
हा जरा प्रॉब्लेम असेल रेंजचा, काय फिरायला गेलेलीस ना तू?
हा मी फिरायला तर आत, होय मी फिरायला गेलते.
अं कुठं फिरायला गेलेलीस, मध्ये काय वेकेशन वगैरे
मी
वॅकेशन म्हणजे चार-पाच दिवसची सुट्टी मिळाली होती, म्हणून मी गेलते कोकणला.
होय, अं कोकणात सी फूड वगैरे मग किंवा काय कोकन मधलं जरा मग मला सांग की काय कसं होत, आन् तुम्ही ट्रिप कशी प्लॅन केला? कारण मला पण कोकण मध्ये प्लॅन करायचं चाललंय. म्हटलं विचारूया तुला आता पावसाळा पण चालू आहे ना.
हा,
एकदम उकमाडावर सगळं हिरवं गार फिरण्यासाठी चांगलय.
होय. तिकड कोकण साईड म्हणजे असं समुद्र की नाय आणि बाकी जर अगर सांगितलं तर बघा तिकडं मंदिर तिन हाय गणपती बाप्पाच.
हो.
आणि गार्डन पण आहे. अमेझिंग गार्डन म्हणून हाय आता ते गार्डन मध तुम्हाला मॅजिक शोप या फिर आता तुम्ही बघितलं अस ना ते काचाच तीन गेम्स सीन येतात.
हा -हा नवीन नालेत ना आता हा- हा.
ही ना ते गेम्स.
हम्म. आणि तिथले लोकल फूड काय ट्राय केलेस?
अ तिकडचं लोकल फूड म्हणजे तर तिकडं नुसत नॉनव्हेज असते.
हा.
पहिलं तर आ आणि नॉन व्हेजमध्ये -मध्ये तिथलं नुसतं तीन मच्छी तिनच असते बाकी काही नसते तिकडं.
मग तू काय खाल्लेलंस काय मच्छी वगैरे काय व्हेज वगैरे?
नाही -नाही. मी ते नॉन व्हेज तीन खात नाही ना.
हा म्हणून विचारलं तू नॉन व्हेज काही खात नाहीस. मग व्हेज मध्ये काय खाल्ला?
व्हेज मध्ये तर बघा आम्ही हॉटेलमधली होते तिकडं हा असंच चपाती तीन आम्ही नॉर्मलीच खाते आता तिकडची हॉटेल पण लय होते. त्यात मी उन्हाळ्याून गेलते ना.
हा मग तिथकडची आंबापोळी वगैरे किंवाम आमरस म्हण. आता तिकड कसं आम्ही एकदा गेलेलो -एकदा गेलेलो म्हणजे प्लॅन केलता आम्ही एकदा आता प्लॅन परत करतोय. पण एकदा आम्ही घेलतो ना अ त्यावेेळेस आम्ही तिथले फूड काय ट्राय केलेले माहिती का.
हा.
एक नंबर होत तिथलं खेकडा होता. होत तिथ ते बोंबिल फ्राय फिशचे सगळे प्रकार होते. फिश बिर्याणी असं जे आपण बघितलं नाही ना इकड फिशचे प्रकार किंवा फिश इकड तेवढं भेटतात.
हा -हा तिकडं तेवढं असणार ते बीच तेन बट मला ते मी नॉनव्हेज तिन खात नाही. ना म्हणून आम्हाला ते माहित नाही.
हो आणि पण अगं खरं व्हेजमध्ये ना तुला सांगते व्हेजमध्ये त्यांच त्यावेेळेस आम्ही गेलेलो त्यावेेळेस आंब्याचा सीझन होता. त्यामुळे तिकडं आमरस मिळाली. आणि खूणजे
हा.
सांगाच आपण आंबेच करतो ना?
हो.
तो तांदळाचा बनवतात पदार्थताय. त्यां चहा सोबत हात होते अ तिकड ते माणसं खूप प्रेम आहे. आणि तिकडे काजू पिकते ना जास्त.
होय.
आजु मग तुम्ही आणि असा ऐतिहासिक ठिकाणी तेन कुठे गेला नाही काय ट्रीपला
नाही आम्ही नेहमी सारखं ते कोकण साइड ही जाते
होय बाकी काय मग आणि विशेष
मग तुम्ही कुठे आता गेलते काय फिरायला तेन
हो आम्ही गेलेलो की आता आमचे अ मग सगळे फ्रेंड म्हणजे तू येणार असते म्हणूनच मी कॉल केलेला अ जायचं होतं कोकणला कोकणामध्ये आता काय ते सगळं नॉर्मल झालंय कोकण वेगेरे मग अशा ठिक काणी आमचं प्लॅनिंग चाललंय की जिथे निसर्ग असेल आणि ऐतिहासिक ठिकाणं असतील म्हणजे जेणेकरून आता बघितलंस की कॉलेजचा प्रोजेक्ट वगैरे बनवायचा असतोय म्हणजे आपल्याला तो प्रोजेक्ट ना असं एक
मला कॉलेजमधून ट्रिप गेलती
ही सगळी ऐतिहासिक ठिकाणं आणि तिथली मंदिरं आन तिथले आम्ही जिथं जिथं जाईन तिथले लोकल फूड या ब बाबतीत आम्हाला सगळा म्हणजे डाटा कलेक्ट करायचं असं तसं समजलीस तरी काय असं वावगं ठरणार नाही म्हणजे आम्हाला प्रोजेक्ट पण बनवता येई इंटर पण करता येई आणि स्टडी पण होईल मग तू ज तू येणार आहेस की विचारायसाठीच कॉल केलेला म्हणजे तुझ्या डोक्यात आणि काय म्हणजे चेंज येते काय म्हणजे कसं प्रत्येकाच्यात वेगवेगळं ही आहे ना थॉट वेगवेगळे विचार आहे
बर बघते कोकणमध्ये जाताना पहिला एक ते वॉटरफॉल येते ते तुम्ही बघितलंय काय
कोणता गं वॉटरफॉल
ते वॉटरफॉलचं नाम तर मला लक्षात नाहीेये कोकणात जाताय ते रस्त्या ते रूट मधेच आहे अ लेफ्ट साईडला तू येते वॉटरफॉल समोर ते खायचं बघते ना ते तुम्ही खाल्लं ना लई छान असते आता नॉर हा सगळे नॉर्मली काय करत्यात अ बुट्टेमध्ये असं गरम करून मीठ तेन लावून देत्यात बरोबर ना वर तिकडचे बुट्टी तर अलगचाय लय मतलब छान आहे तिकडचं टेस्टच वेगळा आहे
म्हणजे टेस्ट वेगळं हाय म्हणजे त्यांनी नेमकं काय असं काय मसाला वगैरे मारून देत्यात किंवा काय असं असं वेगळं काय वाट लं तुला मसाला
तुझा आवाज ब्रेक होतोय
असं सिक्रेट मसाला तेन असते म्हणून
हा बर हॅलो हॅलो तुझा आवाज ब्रेक होतोय
मस्त देत् भुट्टे मतलब लय ते छान हाय तिकडं स्पॉट
तुला मी सांगू काय, मी बघितला नाही अजून धबधबा. मग मला धबधबा बघायचा आहे, पण आता आता तरी पावसाळा चालू झालाय. मग ॲटलिस्ट एक दोन महिने तरी आपल्याला एक हा महिना तरी वेट करायला लागणारच, आपल्याला थांबावं लागणारच आहे.
हां.
धबधबा बघण्यासाठी.
हम्म.
माझ तुझ्या तुला आणि काय सुचतंय काय बघ.
तर मी बी नसणार तिकडं हम्म.
संपली की, आणि आपल्याला माहिती पण भेटेल आणि कारण
आं को हां.
हॅलो.
मी एक सांगू काय तुम्हाला, ते कोकण साईड आहे ना होय यायलय तुम्हाला तुमचं वॉईस क्लिअर आहे.
हम्म.
हाऊसिंग गार्डन इकडे गेम्स तेन खेळ मॅजिकन होते, हॉंटेड हाऊस तेन असते. त्याच्याही समोर एक गार्डन आहे. ते गार्डन मध्ये आहे ना पहिलेचे लोक तिने कसं राहत होते घर कसं होतेत त्यांचे आता आपले भांडी तेन स्टीलचे आहेत. बरोबर? बरं तेनी मातीने कस बनवतात? हां आणि तिकडे एक मंदिर तेनी कसं राहत होते? काय होते? तिकडे सगळ्याच असं पुत तळे तेन लावलेत असं पूर्ण दाखवलेत की खरं खरं कसं राहत होते? आणि त्याच्याबरोबर ना आपल्याला ते गायडन्स दिदी पण असत्या, जे ते आपल्याला सांगत्या. पहिल्यांची काय असते? काय नसते? आणि हा तिकडच अजून तुम्ही जर वरती गेला ना तर ते भांडे तेन पण विकत आहेत ते पण जे बनवलेत ना, होय. जरा असं काही तर महाग असते, बट छान आहे तिकडं. ते तिकडे ज्युसेस तेन मिळते.
हां आधी कसं अ हे होतं ना, म्हणजे आता आपल्याला स्टीलचे वगैरे भांडी आल्यात. आणि आधी मातीच्या भांडी मग मातीच्या भांड्यामध्ये कस ते पौष्टिक होत अस आपल्याला बनवायला. म्हण किंवा स्टील इतकं आपल्याला आता कुक्कर च बघ ना कुक्करमध्ये आप पण डाळ वैगेरे शिजवतो, दोन मिनिटात शिजत्या पण ते आपल्या शरी त्यासाठी आपलं पोषक तत्त्व मेलेले असतात. म्हणजे त्या डाळीचा आपल्या शरीराला काही उपयोग आता बघ हां त्यानां आपण जेवढं आधीच्या काळात कुकर वगैरे काय नव्हता, आणि मातीच्या भांड्यात लोकं जेवण म्हणजे असं बनवत होते, आणि ते पौष्टिक होतं आणि त्यातले जे काय घटक होते ना आपल्या शरीराला जे आवश्यक असणारे ते आपल्याला सगळं त्यावेळेस मिळत होते. आणि त्यामुळे बघ ना आता तर हार्मोन्स लेवल पण पातळी सगळ्यांची कमी जास्त होते, म्हणजे खासकरून तरुण मुला-मुलीं त्यामध्ये आणि पथकन आजार जडतात हेच. तेच कारण आहेत ग छोटे छोटीचे कारण आहेत. आपल्या हार शैलीत आणि आपल्या जीवनात आपण खूप फरक पडलेला आहे त्याच्यामुळे होत वापरण किंवा ते आता आपल्याला ते इतकं शक्य होत नाही पण थोडंफार तर सगळे बदल करता येत.
होय बरोबर.
बरोबर आहे ना?
हा.
हम्म चालते आणि तू कुठे गेलीस ना तेव्हा आणि आमचं पूर असं ठरलं जायचं म्हणजे सगळं आम्ही प्लॅनिंग केलो तुला पण काय आता मी तुला जेवढी माहिती सांगितल्या त्याच्यावरन तुला आणि ल तर तू मला कॉल कर की दिदीया आपल्याला इकडे जा किंवा काय अस आणि नवी म्हणजे आपला ग्रुप आहे ना त्यामध्ये तू सांगू शकते म्हणजे या मतांचा आम्ही प्रत्येक जण विचार करतोयच पण आणि काय म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात वेग मग इकी जण सेप्टी घेतल्या म्हणजे आपण फस्ट एड क घेऊया किंवा असं काय ट्रिपला जाताना मग इकडे हे ह्या ठिकाणी काळजी घ्यायला ला कपडे वगैरे असं किंवा राहायचं यायचं असं सगळं लॅनिंग करू शकतो जेक्ट वगैरे किंवा ही माहितीं एकंदरीत मी तुला ओव्हरऑल सगळं सांगितलंय. मग तुला सुितलं की काय वे मला कॉल कर
ठीक आहे मग मी करते तुम्हाला कॉल बाकी एवढी तुम्ही पण माहिती दिली त्याच्यासाठी थँक्यू.
थँक्यू बाय.
हां.